अरे येतच किती राहिले आता.
नाय अजून आले नाय टास्क. पा पाच-पाच होते तर त्यातले दोन राहिले होते, तीन झाले.
हा का.
हा ती पाच टास्क तीन राहिले असं दाखवतात.
तीन नाशी तीन झाले दोन राहिले असतील असं काही असत.
आता हा लावला तर एक राहिला आता.
हा मी तेच म्हटलं तर लई म्हटलं प तो तिसर नाय हा मला वाटते चौथा, पाचवा कॉल होता. हम्म, तेच म्हटलं.
चौथा हाय, चौथा हाय, चौथा, हम चौथा हाय.
आ जमण. त्रणेतक काय आम्हाला पुढं जेवळ जायचं, तुम्ही पण येऊन जा.
नाय आम्हा पूरत नाय एवढं.
घरभरनी आहे ना समोर ते नवीन फ्लॅट झालं तर. डॉक्टरचं हम्म सकाळी पूजापाठी झाली आ ता त्यांना शेगडी आणली पाण्याचे पाणी आणले भांडे आणले कांदे गिंदे आणले. आता दोन बाया आले आचारी आलाय.
हम्.
दोन बाया आणल्या आचारी आलाय स्वयंपाक तर म्हणून म्हटलं की चला आम्हाला आमंत्रण आमच्या आमच्या घरमाल काचा भाऊ आय ना तो घर मालकाचाच भाऊ भाऊ बंदध आयन भाऊ बंदध आयन ते? तो काय तो घरमालक ते दोघ जणच काम करू राहिले वाहू राहिले. सामान बीमान कांदे बटा
बिगर बोलवल्यान जात का म्हटलं?
नाही बाई बिगर बोल मला काल रात्रीच दिसतय ना म्हटलं बिनबुलाये मेहमान म्हणा हा मग काय झालं आपल्या समोर आपल्या मालकाचा पाहुण म्हणजे आपलं ही पाहूनच झालं.
भाऊबंद आयत ते रास्त्र हित समोरचा आमच्या घर मालकाचा. तर ते दोघंच तिघातच जोडीदार संग बरोबरीचे हाय ना ते.
हम् उतरला काय खिडकी तून?
कांदे घे नाही दिदीची टाळे लावलेली बेल्ट धुतलेले कपडे ते लटकवलेल आय खिडकीत तर ते ओढू राहिला तो.
खाली फेकून ना देवे
हा चिमटे काढून फेकून देते काही वेळेस हा तेव्हा हा. हा सांगते तो हा. फटका देऊ का मग तुलाच पाठवीण मी खाली आणायला.
अ मी तेच
शिव नाणी माशीला फेकून देशील म्हणून नाणी माशीला म्हटल शिवलाच पाठवल मी खाली. शिवचं म्हण असते मला खाली घेऊन जा आणि तुम्ही मला सोडून द्या तुम्ही धरू नका पकडू नका मल तुम्ही मोकल सोडून द्या खाली.
हा माती खेळूद्या खाऊद्या.
हा हा. नाय हित शिवला खिडकीत बसवलं ना आता खिडकी साफ केलेली आय मीन आ ता त्याचे पप्पा काय टाकत नाय तंबाकू ते धूड मा ते बसलेले उडून तर त्याच्यात बोट घाल
माती खायची सवय हाय का रे मावशी सारखी?
हा माती खायची सवय झालेली आहे तर.
हाव रे मावशी खात्यात ती माती तुम्ही खाता काय?
मावशींच्याच घरी जाऊन राहिलं म्हणून काय
मावशी शेकलेली माती खा ते हे खाते ते खाते ते का?
माझी मम्मी नाय खात म्हणा मम्मी एखाद्या वेळीस बायचान्स गवतला एखादा खड टाक ला तर नाय तर नाय खात मम्मी म्हणा माझी हा क नाय हर्षु माझी मम्मी नाय खा हा म मी चिंचो के चिंचो, सुर्यफुल, लेखनी, लेख नाय एवढं तेवढंच खाल्लं जास्त नाय खाल्लं हाय ना हर्षु. बोरं, लोणचं. लोणचं मस्त झालं आमचं. अंगारा. हां. आंगारा लई बाई. प्रभाई प्रभईला बोलणे खायला भेटायचे आपल्या मुळ आणि. विचारते. साखर न्यायची. अरे देवा तीन वाटी भरून आणायची. तिला ते बोलायचं पडलीत. तिथला तो सेवेकरी. तरी बी ते आणायचीच. चोरून लपून अंगारा बरोबर आणून द्यायची ती. गेली बिचारी लई चांगलं. लई खाल्ला मी तेच म्हणते लई खाल्ला. बिचारीचे कर्म लई चांगले होते गेली लवकर. ते बी गेली. मी तेच म्हणल बिचारीच लेकरू तर काही दिवस- नाही देवा न.
आ. हां.
तशीच गेली बीचारी. नाही पण तिनी त्यांना बी जीव लावला. आपल्यालाच किती लावला. त्यांना बी लावला होता. सिमलंत आ येल आनेलय.
हां.
अनिलचा म्हणे हात मोडला म्हण?
हा बाई. मम्मी सांगे मी काय लावला नाही. पडला ऍक्सिडेंट झाला काय झाला म्हणे.
मी तेच म्हणलं हात मोडला म्हणे. मम्मी तेच म्हणे म्हणे तो डोकं वाच-
गेली होती ना माय पाह्यायले मम्मी.
हां. डोकं वाचवलं म्हणे. तर हात गेला म्हणे.
पाये काही माहित नाही मले काय वाचवलं काय नाही. पण मम्मी गेलती पाह्यले येवढं माहित आहे.
म्हटलं टकल्याचं बरं टकल्यावर. म्हणे हा म्हणूनच. तो म्हणे टकलं वाचवल म्हणे. चांदीचेच दिले वाटत. अंगठ्या बी. मी तेच म्हणलं सोन मम्मी म्हणायचा. मी तेच म्हणलं मम्मी- मी लय म्हणलं मी अंगठ्या अंगठा ऐकलं. तर सोन्याच्या म्हणे सोन आहे कि नाही हो. आ. छल्ले दिये बोले दिया बोले उसने उनको जोडवे दिया न जवाई को छल्ले दिया बोले. तर जवाय को छल्ले दिया तर गुडिया बोल रही थी, पप्पा मेरे को जो देंगे वहीच ऊसको देना. उसको जो देंगे वहीच मेको देना नही अच्छा नही लगता बोले वो सब. फीर बोले मी बोला. ठीक आहे मग त्यांच्या समोर दिलं म्हणे. मम्मीला सांगेल फिर- जवयी हे वो. इथे कोणाला आवाज देतो? पाय येडं येतील ते आपल्या घरी. चहा पाणी करशील का मग? हा. हौ मग त्या निमित्त्यान चहा होऊन जाईल आहे ना? हा रे.
मला चाहा प्यायचीच ए
ते बँक आहे ना खाली. ते बँकेत लोक येतात. लोन काढणारे ते. दोन बाण सैन बाई आहे गाडीवर बसून चाललेय. खेडेपाड्यावरचे येत असते
चहा ठेव नवं. ठे ठेव ना व चहा.
चा नाही. चा नाहीे. चा नाहीेए संपला चा.
ठेव चा. चा ठेव. ठेव. चाय. चाय ठेव. ठेव चाय.
चिऊ पाण्याला तेव्हापासून चहा म्हनायला लागला. तांब्यात पाणी ये ना दे म्हणतो ते. ते चा दे म्हणतो.
चा दे.
पाण्याला चहा म्हणतो तू? पाणी हए बेटा ह्याच्यात. अंदर हळू हळू.
आत्ता पाणी पिलं होतं, तरी पाण्यात ध्यान होतं. मी म्हणल ना तुला दोन- दोन मिनटला पाण्यात ध्यान हुत आम्हा.
जाऊ दे ना माय, बराय ना तो पूरा आधीचा पोरगा पेत नाही.
हो माय ते दोन्ही नय पेतो बाई, मी तेच म्हटलं तेथे म्हणे भाऊजी. म्हटलं त्यांची मायलेच सवय नाहीय मायस नाही पित म्हंटलं, तर पोरं काय पिणार.
हो तिलेबी नाही बाबा तिलेबी नाही सवय पाणी प्यायची, आपण तर माय मी तर बिलकुल नाही राहू शकत. कधोळी बिना पाण्याची माय पो.
ची मी बाथरूम सारखी जायची तिच्याकडे पण, मी म्हणायची राधत तू म्हटलं. मी सारखी बाथरूमला भी जातो. पण सारखी पाणी पितो म्हणलं म्हा, किचन मध्ये जायची म्हणल मी सारख कि पाणी प्याय, पाणी बी प्यायचे बाथरूमला बी तेवढया वेळ जायचे. म्हटलं राधा ताई मला तू दिसत नाही राहत.
ते त्यांच असं रात्री झोपताना ढसडस पाणी पिती ते जेवण झालं वर. पण दिवस भर नाही पीत.
नाही हो बाई आपल्याला तर पाहिजे दिवसभर. मी तर बाई दिवस बॉटल नाही तर गिलास भरून बसते मी, कामाला बी बसते ना तर पाने
पाणी, मग मी पण शिवायले बसायची बाटली घेऊन बसायची. प, मशीनवर अन अशी पण आता पण रूम मध्ये असते ना तांब्या तेच आमचा, बाटली हाय मशीनवर. पाण्याची बाटली आहेच पडलेली मशीनवर, हा तांब्या भरून पितच चालूच राहत आमचं. कुठ चाला तू? कुठं चालला? हा.
हा. काय महीत काय चिडला म्हणून. हम ह, बोल अजून काय म्हणते? तो जईन आता ट्यूशन ले, हमं साडेतीन वाजता घ श्लोक, श्लोक सा काय म्हणतोय हा?
नाही लई इथे ब कोणी दिसत नाही कधी दिसल कधी नाही दिसल. ते अस बावरत म, हाय ना. हम्म, दोन गोटच प्यायची लहर आली आम्हाला.
आ, अ, हं.
चहा नहीन द्याला तुम्ही आम्हांला करू, मग आम्ही दोन, तर मग पित्त हा का. या अजून, कशाला आलतू राहायला.
बोलू नको, बोलू नको माहि तोंडाला बोट ठवून राहायला चूप म्हणते बोलू नको.
बोलू नको मग तु कश्याले बडबड करून राहिली, एक कॉल बोलू देजो रे. एक कॉल बोलू दे ते मंग, एक कॉल बोलू दे. एक कॉल बोलू देेत रे, तू मम्मी येईल. एक कॉल बोलू दे मग मम्मी बी झोपू नई मग मी बी झोपूनई एक कॉल करू दे माझ्यासाठी. ते तर नशीब त्या मम्मीच. त्या मम्मीचं नशीब अन माया नशीब किथ मायला लागून राहिले एका माग एक.
हा नाही लागतात मग का आता त्या दिवशी पण नाही का लावले तु
मी ते म्हणलं मम्मीच नशीब की एका मागे एक लागून राहिले नाही तर ते नानाचे दोनच लागले आहेत. त्या वैशूज हे एकस लागला.
नाहीय तिना काल मला वाईस तिलाबी लई लावले लागतं होते तिचे पण ना नेमकं माझं चार्जिंग नव्हती. आणि मम्मी बोलत होती मग मम्मीला म्हटलं मम्मी एवढा कॉल झा बोल म्हटलं आता दहा मिनिटं झाले बारा मिनिटं होऊन राहिले ठेव म्हटलं. म्हणे मे कोोने रक्तेता म्हट बोलस रखेग व अनाथ हा म्हटलं थोड्या वेळान दहा अर्धा एक तासान लाव म्हटलं लागलं तर
हा अ श्लोक तुला कोणीतरी बोलवत आहे हा
मग म्हटलं या पोरी आल्या शाळेतून मग दिदी की रोशनी निती ज देऊनं रोष नि बोल म म्ह म माय पि रोस निले मजा वाटत म्हणे ताई ते वैशी म्हणे आमची नाही बोलत म्हणे जाऊ दे रोशनी न ते आलेत म्हणून रोशनीला देऊन टाक अ पे हो बोलली दोघी बोलत बसतील म्हटलं
हम्म हम्म
तर कशा तर काय ते लावलंच नाही त्यांना म्हटलं कामही त्यांना रागायला काय परत मग मम्मी
नाही येव कशाल राग येईल ते तिचं जाऊदे लावले तर त्यांचा फायदा नाही लावले तर त्यांच नुकसान
आणि एक तर चार्जर वा एकच होती. काल मी त्यांना बडबड केली तेव्हा त्यांना रात्री मला ऐनशी रुपायाची ती वायर आणून
कोण आहे रे काय म्हणते
फोन
ट्युशनला इतक्या लवकर किती वाजले अजून टाईम आहेणापळरे पंधरा वीस मिनिट तर तु वीस मिनिटं पहिले चालला थांब पूजा लावते परत
हा हा चालेल